हा येतोय आवाज. तुम्हाला येतोय?
हो हो क्लिअर येते तुमचा, तुमच्याकडे जरा रेंज चांगली दिसते. माझा खूप रेंजचा प्रॉब्लेम व्हायलाय. नमस्कार नमस्कार.
हा म्हटलं आज आप आपण पर्यटन या विषयावर बोलायचं.
हा ठीक आहे ना, बोलू ना.
हा.
तुम्हाला कुठे आवडेल फिरायला जायला?
हा मला तर काय पूर्ण -आपल्या महाराष्ट्रात, भारतात साऊथ इंडियात कुठेही सांगा. फक्त तिथे कसं असं वातावरण छान पाहिजे. खूप ऊन नको, खूप पाऊस पण नको आणि खूप थंडी पण नको.
आपल्या आवडीनुसार पाहिजे म
हा आणि शिवाय अ फिरायला जायचं म्हटल्यावर सोबत कोणीतरी पाहिजे. म्हणजे एक तर मैत्रिणी हव्या किंवा मग आपल् फॅमिली हवी असं. एकटं फिरण्यात काही मजा नई, नई का?
तेवढा आहे.
हा, हा. तर तस आम्ही फिरून आलेलोय गोव्याला. गोवा आहे, मुंबई आहे. अशा ठिकाणी फिरून महाबळेश्वरला, नाशिकला, जळगाव. धुळे, या ठिकाणी फिरून आलेलो आहे आम्ही अं.
भरपूर झालंय मग फिरून तुमचं?
हो म काय हम्म.
माझं अजून फिरणं नाही झालंय.
तुम्ही कुठे फिरलाय?
मी म्हणजे खरं सांगू का लग्न झाल्यापासून कुठच नाही फिरले. लग्नाच्या आधी तरी जरा कोकणामध्ये फिरले. मिस्टरांना आवड पाहिजे ना. मिस्टरांना आवड असली तर आपली हाऊस पूर्ण.
हा बरोबर आहे. बरोबर.
हा म्हणजे मी आता-आता पण. अशी एकटी वगैरे जात असते. असं सोबत अजून कुठ नाही प्लॅन करून गेलेलो. फिरायला. हम्म. आता माझ्या बहिणी-बहिणी मिळून. एक प्लन केला होता. पण ते माथेरानला गेल्या होत्या. माझा छोटू अजून लहान आहे. मग त्याच्यामुळे मला एक प्रवास पण जमत नाही आता सवय मोडलिये ना. लांबचा प्रवास नकोच. वाटतय हा त्यांनी खूप एन्जॉय केला बर का तिकड. आमचं बालपण पूर्ण कोकणात गेला आहे ना. तेरान, तिथून मुंबई, परत कोकण, ते सगळं बघून आल्या त्यांनी लईच एन्जॉय केलं दोन्ही बहिणी गेल्या त्या. मी एकटीच नव्हते गेले.
बर. बर नाही जायला पाहिजे पण कसं माहि ते आहे का. आपण रोजच हे घरातली कामं करतो. कुटुंबाची जबाबदारी घेतो. परत काही बायका समजा नोकरी पण करत असता.
हो हो.
दिवसभर असं बिझीच असतात ना. मग या गोष्टीतून आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून अस बाहेर जर जाऊन आलं. मग छान वाटत ना? असं बाहेरची मोकळी हवा
हा ते आहे वातावरण पण चेंज होतं. सारखं हितच-हितच म्हटल्यावर ते आपल्याला.
बदलत. परत आपल्याला म्हणजे रोज-रोज घरात आपण स्वयंपाक करतो तिथं आयत खायला मिळत. हो का नाही. त्याच्यामुळे छान वाटत खर बाहेर म्हणजे अस जरा फिरून आलं की. रिफ्रेश होतो माणूस अस हा हा. हा.
अस फॅमिली टूर केले असं नाही झालंय. पण खूप इच्छा आहे बर का. का म्हणजे रायगड मध्ये माझं बालपण गेले. त्याच्यामुळे तिथले बरेच स्पॉट झालेत बघून माझे. मला एक राजस्थानला जायची खूप इच्छा आहे.
हा.
हा तिकडचच म्हणजे अस बघू वाटत. बाकी तर असे ते बाकी पण अशी खूप इच्छा आहे. तिकडे जाय तिकडे जायचे बघू आता. करायचे प्रयत्न.
ह नाही मी गोव्याला गेले होते ना. तेव्हा तिथे छान ना. आ म्हणजे. पर्यटन स्थळ मला आवडलं ते म्हणजे समुद्रकिनारा आहे ना मोठा. ह त्यामुळे समुद्रकिनारा असल्यामुळे मग तिथे गेल्यावर असे अ त्या किनाऱ्यावर असे खूप असे शिंपले पडलेले असायचे. म्हणजे आम्ही लहान असताना गेलेलो ना त्यावेळी आणि मग ते जमा करून आणले होते. शिंपले असे सुंदर-सुंदर शिंपले होते तसे हा आणि हां खूप छान वाटलं तिथे आणि शिवाय तिथे कस बोटिंग वगैरे केली होय आणि तसं आणि तिथे मसाल्याची पदार्थ मात्र खूप होते बर का खूप रिल सेल होती. भरपूर होते वि तिथे मार्केट होत अस आणि अ.. हं तिथले प्रसिद्ध आहे मस साल्याचे पदार्थ वगैरे अस तर ते जास्त करुन गोवा म्हणजे या समुद्र किनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध सिद्ध आहे ह हां
कॉस्टली पण तेवढंच नाही बर का.
हो आहे कारण सगळीकडचे तिथं फिरायला येतात ना.
हा त्याच्यामुळेच वासले पण आहे तिथं
हां
मला ना कोकणातली खाद्यसंस्कृती खूप आवडते बर का.
हा बरं
राहिलेलो आहोत ना तर आपल्याकडे कस असत लग्न वगैरे असल कि जे आ कोण लेडीज आलेल्या असतात त्यांना आपण कंपल्सरी साड्या देतो ना तसं कोकणामध्ये नाही कोकणामध्ये जेवढे लग त्यांना फक्त गजरा द्यायचा, आबोलीच्या फुलांचा गजरा असायचा बघा.
अरे वा, छान पद्धत हाय की.
त्यांच्या इथना एकदम साधा सिंपल म्हणजे आता आता थोडं झाला असल चेंज म्हणजे - - आम्ही होतो ना त्यावेेळेस जेवायला फक्त वरण भात आणि ती चवळी बटाटा मिक्स भाजी असयची इ तकी इतकी छान लागायची ना ती भाजी म्हणजे मी आजून पण मिस करते ती भाजी खरो खूपच मग ती चवच - - काय वेगळी ते वरण भात आणि ते तोंडी लावायला ती असाय - - त्यांचे मसाले पण खूपच छान. नॉन व्हेज पण तितकचं छान परत - - ते वेरड्याची भाजी परत गणपतींमध्ये मोदक करायचे ते मोदक - - लयं भारी आता नाही आमच्या हि - - कडे नाही तसे मोदक करत. आमच्याकडे ते कनीक मळून नाही का त्याचे मोदक असतात.
हंहं हं. ते तस तुम्ही जरा तुम्ही जरा हो ना इकडे गेले ना जळगाव धुळ्याकडे जर गेलात ना तुम्ही तर तिकडे कसं अस - - तं हे आणि ह्या दिवसात खास करून बरं आंब्याच्या दिवसात म्हणजे हे - - त्यावेळी म्हणजे घरोघरी ना म्हणजे कोणी पाहुणे जरी आले ना तरी - - पुरणपोळी, आंब्याचा रस नंतर तळण असतं. आपलं कुरडई, पापड, भजी नंतर कटाची आम टी, भात हा. हे सगळं असतं म्हणजे पूर्ण ताट असं भरलेलं असतं आणि खापराची - - - पोळी करता बर का. तुमच्याकडे करतात खापराची पोळी? पुरणपोळी. नाही तेच ते एक विशेष आहे. खंदेश कडच कि खापराची मोठी पोळी करतात.
तेथे ना.
हा हा तेच उलट उलट असं आहे हा हा. उलट खापर म्हणतात त्याला बरं उलट खापर ठेवायचं असं आणि त्या खापरवर करतात हं.
तुम्हाला येते का ती पोळी?
ह नाही. मी नाही शिक अजून तशी जरा अवघडच असते ना, आपलं काय तव्यावरचीच पोळी करते मी. नाही. खूप मउसूद छान असते खूप म्हणजे खूपच छान असते ती आणि म्हणजे कसं हे एका पोळीमध्ये दोन तीन जणांचं पोट भरेल इतकी मोठी असते.
अच्छा. हा हा हा नाही म मी कधी खाल्ली पण नाही. फक्त मोबाईल व रील्स मध्ये पाहिलेलं आहेत त्या
हं. नाही नाही मी बघितलेली पण आहे, खाल्ली पण आहे असं गेलं का तिकडे अ बनवतातच ना काकू हे ते काकू आमच्या आत्या वगैरे असं.
हा हा. हो असे वेगवेगळ्या ठिकाणी रिलेटिव्ह असल्या बरे आपल्याला पण वेगवेगळे
हो हो हो हो हो आणि म तेच सांगते म्हणून ना फिरलंच पाहिजे. पर्यटन केलंच पाहिजे आता पर्यटन म्हणजे खास अस फिरायला आपण अस नाही काही म्हणजे काही कामानिमित्त पण आपण जाऊ शकतो समजा कुणाचं लग्न कार्य असेल नाही का, तर मग आपण जातो दुसऱ्या गावाला किंवा कोणाच बारस असेल कोणाला मुलगा मुलगी झाले त्यांना बघायला किंवा कोणी नातेवाईक आजारी असेल हा किंवा कोणाच्या घरात काय आनंदाची घटना घडली असेल किंवा कुणाला भेटायला जायचं असेल त्यावेळी पण आपण जाऊ शकतो. पर्यटन करू शकतो नाही का. आणि अ कसं आहे? की आता पर्यटनाचे वेगवेगळे साधन पण उपलब्ध झाले ना.
हो.
की फक्त एक बैलगाडीच असायची त्याच्यानेच प्रवास करायचे लांब लांब नाही का लोक तर आता
पोहोचायला पण अहं अहं पहिले लग्न पण नाही का नवरा नवरीपण त्या बैलगाडीत जाय ते माझे मम्मी पप्पा म्हणतात ना नवरदेवाला बैलगाडी जायची आणायला.
हो बरोबर आहे. त्याच्यात माहितीय का कधी कधी ते बैल बैल रस्त्यात बसून जायचे माहितीये
हो हो बरोबर आहे, मग त्यांच्या आराम येण्या नाही का ते थांबायचे कुठ तरी प्रवास कुठेतरी थांबावा लागत होता एक एक, दोन दोन दिवस लागायचे. आता काय ना आता घरगुती गाड्या, बस ट्रॅव्हल्स भरपूर आहेत.
ह सगळं आता सोयी सुविधा उपलब्ध झाल्या ना.
हो. आपापल्या सोयीनुसार कोण कशा जात कोण कशाने जात. हो आता सहसा त्याने जात
बस असतात. ट्रेन असता असं बरेच आणि शिवाय रस्त्यांचं पण छान डांबरीकरण झालंय मोठे मोठे रस्ते तयार झाले, त्यामुळे जायला पण लवकर जमत म्हणजे सहज आपण पटकन पोचतो जिथं जायचं असेल तिथं नाही का. हा. त्यामुळे कस आधी सारखा आता कंटाळा नाही येत, म्हणजे खूप प्रवास करायचा एक ठिकाणी बसून राहायच नाही का. ह. हा आणि ते प्र प्रवास करताना आपल्या बरोबर कोणी असेल ना तर ते खरंच खूप छान असत नाही का आपली कुटुंब म्हणा किंवा आपल्या मैत्रिणी म्हणा तर त्याच्यात खूप आनंद असतो तुम्हाला काय वाटतं
हो पाहिजेच ना प्रवास कधी म्हणजे कसा होतो ते कळत पण नाही मैत्रिणी असल्या होता जास्त चांगला गप्पाटप्पा मारत प्रवास करतो एकट असल्या खूप बोर होत हा आणि असा खूप वेळ लागल्यासारखं वाटत तस मैत्रिणी सोबत असल्यावर पटकन
हा ह हसत खेळत प्रवास होतो
हा तेच ना नाही त असं बोर होतो तीन चार तीन चार तास अजून कधी जायचे कधी जायचे आणि एकदा गपा मैत्रिणी असं कसा कधी प्रवास त ते नाही का
कळत नाही बरोबर आहे हा हा हा हा
ते टाइम होत आलाय मॅडम आता
हो हो हो तुमच्याशी बोलून ह तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलंय
हा मला पण छान वाटते